एक ठवलं त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांना आंदोलन केले शिक्षकाचं म्हणणंऐ घे लवकरच संघटनेच्या शिष्टमंडळळा लो आवाज येतय का बोला हा ह हच म हा जेवलस ते जेवलं तू हो जेवनच बघ
हा हा
आत्ता जरूर आडोक चार पाच वाजता आलो
हा काय ऑपरेशन पण होती का
होता आज एक होत हम्म अदग पेशंट आगता
होय कशाच
पडलेला
हा हा
हम्
आमच्यात पण ओटी होती टिब्या निलिंग होती खूप वेळ लागला त्यालाच कंटाळा आला
हो
हम्म एकच पेशंट ऍक्सिडेंट खूप मोठा झाला होता टीबीया पण होता फिमर पण होत हँड पण हो
मात्र आ दुपारंत तालक्यात पावसाचा एवढं ऑपरेशन होता त्याझ म अशी कशी तयार झा त पूण सत्तावीस टक्े डीवटि वगेरे तुमची काय नाय बग बसलोय अ हा पावसाळा कमी झालाय बग हंहं मम्मी ते बरे आहे का हाते सगळे बरेत
हम्म
म्ह गेल्या चार पाच दिवसांचा पाऊस काय नाही बग बसलोयदीदीचा कोल आलता दीदीस़ोबतयेकघोट हॅलो हा म्हटलं तुला फोन कराव म्हटल तोपर्यंत तुझा फोन आला पावसाचा जो र हळु हळु कमी होत आहे वे होतय आवरून ते म्हण नाही गेलीस तर साडे दहा अकराच्या पुढे जोपतय हम्म
आणि काय मग
काय नाय भाऊ बसले तुमचं कसं काय चालुय होय नदीला आलेय पाणी एकदा आमच्या कनमध्येध्ये नाही नाही जात बघा अ कर मध्ये एक नाही ग पाणी ईतल करंजी मधी येतय होय गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्यातत पावसामु वेदगंगा नदीच्या पाणी पातळी नवीन पशा पातळी दिवसभरात ते फुटाकली पाणी पातळी नदीकाठचा काय काय मी काढायला काय झालं िवसायलेंट शेतीवाडी कॉलेज काय पाण्या गेल्या तेव ह पाणी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद गेले नाही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वेरगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ पाणी आलं काय वरून शहराला पाणीपुरवठा करनारयतलावाची मासमारीआसी मी म्हटलं तु्ही काला म्हटलं कम्प्युटर जाऊ नये म्हटलं
हा ठीक आहे चालतय जाऊया
ह जावुयाकि होय
हकन चालुचय
कंटिन्यू चाललाय नकं वाटालय पावसात यायला जायला हॉस्पिटल लाबय हं हॉस्पिटलमध्ये हाय मन शुग हॉस्पिटल मध्ये आणि कामाला आहे म्हणून हे पण करता येत नाही ग सुट्टी पण देत नाही
हो देत पण नाही तोच हॉस्पिटल फीलल्ड ला विकली सुट्टी नसते का तुम्हाला
विकली सुट्टी आहे की पण कोणाचं घर नसल्यामुळे मी नाही जास्त घ्यायला मागत
हो आधीमध्ये लागले तर घ्यायचं चालत यकी मीतर तसंच करतय
तसंच करते ते मला आधी माहित नव्हतं
हा
सांगाी त्या दिवशी घ्यायचंग सुट्टी मीसरासनि सराना सांगू न सुट्टी घेतली पाहिजे अकरा वाजले आणि वेडा घालते
बाकी काय आणि
निवांत बघ तुज
माझं पण निवांत
हं हं मग कधी जेवणार आहे ग
हो वेळ झा जेवायचं आता
हम् हम व्हय जेवलो बाई जेवलो आमचं टायमिंग आहे साडेआठच्या पुढं व्हय जेवतय हम
हम्म आणि काय मग निवांत
काय नाही निवांत हाय होय होय ते आता
होय तेच आता दिदी सोबत तेच बोलालतो दिदी पण ते हॉस्पिटल मध्ये आहे काळजी घेत जा तेन लागलय
होय चप्पल पण पायात घालायचं हँड ग्लोज घातल्याशिवाय काय करायचंच नाही काम
होय
हम्म
आणि होय हम्म होय सारखं सारखं चेक करतो मी ब्लड वगैरे वरच्यावर वरच्यावर चेक करून घेतोय जरा हॉस्पिटल मध्ये हाय त्यामुळ भिती वाटते ग हम्म त्या मग चेक करून घेतोय
हम्म
हाय स्टाफ हाय अ नेहा त्यानी
हा
त्यांच्या सोबत ते त्यांच्याकडून घेतोय
हा
हम
घे जाव तसच काळजी घ्यायची जर पावसाळा आहे त्यामुळे थंडीतेन पण आहे ना बाहेर घ्या काळजी हम्म आणि काय मग
काय नाय बघ निवांत हाय बसलोय आता मम्मीतेनी जेवाय लागल्यात त्यांच आवरलं कि मग आवरायचं आहेत आहेत मम्मी बरे आहे पप्पा त्यांच्या बसल्यात टिव्ही बघत
होय हा हा किती जण असतय घरात
आम्ही कोण चार जण आहे मम्मी मी भाऊ प प्पा त्येन आईतेन आहेत पलीकड राहायला आई येत्या जेवायला वगैरे इकडं तेने काय त्यांचं त्यांच स्वतःच घर आहे
हा तुम्ही तुमच तुमच
होय आमचं आमचं मामा ते हितच आहेत ना जवळ त्या मुळ त्यांनी तिक असतत फ जेवायना तेवढ्या येत्या
येतात हा हा हा
सगळी येतच आहेत
भारी आहे मग तरी
होय काय वाटतात नाहीेतच इेतले तर घेतले तर नाही नाही आज
हा हा
हम्म शिकायला लागले ना मी अजून जाँब नाही करत त्यामुळे नाही
हो होय आणि नंतर ना लग्न झालं की अडकते ना सगळं आपण पहिले आपली लाईफ जगून घ्यायची
हो वय एनजॉय करून घ्यायचा आणि मग
तेच की नंतर ना मग काय हायच चालते काळजी की घ्या फोन करत जावा
हा हा करत
को
हा हा
हा बर
हा बाय